हॅलो
हॅलो
हॅलो कसां आहेस का करत आहेस
तुम्ही कसे आहात
मी बरी आहे
दिस इज डसिप्लिन रोल शेंबर चेस्डे इज बेस्ट डे
तेवीस सायकॉलॉजी स्टूड योगा इन्स्ट्रक्टर पार्ट टाइम ब्रीथ अँड लेट गो फिज फिलोसॉफी डसिप्लीिन किड इस्ट्रक्शन शोल्डर सार
तू दोन तास हाय तू दोन तास हात पाय वाकडे करून काय मिळवतेस कॅलेज बंद किती पन्नास मी वीस मिनिटात तीनशे जाडतो
योगा कॅलरीज साठी नसते तू बाहेरून बॉडी बनवतोस मी आतून नर्वस सिस्टम रिसेट करते तुझा कॉर्टिसॉल हाय आहे म्हणूनच तुला जो झोपेत पण डंबेस दिसतात
कॉरेस्ट्रॉल वगैरे जाऊ दे मिरर मध्ये बघितलास का स्वतःला ॲप ना नाही बायसप ना नाही स्ट्रॉग इज द न्यूज किनी योगा इज जस्ट स्ट्रेचिंग
स्ट्रॅचिंग ट्राय द दिस अठांग नमस्तार पोझिशनमध्ये तीस सेकंड होल्ड कर
करतो पाच सेकंडात पकडतो ओके ओके इट इज डिफरंट पण मसल मा स्ट्रेंथ योगाने होतं काय
होत पण फंक्शनल स्ट्रेंथ तू दहा तू शंभर किलो बेंच प्रेस करशील मी तुझ सुटकेस उचलून चार मजले चढन विदाउट पेंटिंग कोण जास्त फेट
मी कारण मी सुटके सुचलून पण बेंज करू शकतो तू बेंच ऊ चलू शकतेस का
मला बेन सुचल्याची गरजच नाही आय डोंट ट्रेंड माय इगो आय ट्रेंड माय लाईफ
लास्ट वीक डेडली करताना बॅग थोडी दुका दधुकावली नो पेन नो गेन राईट
हो तू एफ इयरफोन घालूस घालून इग्नोर करतोस योगामध्ये आम्ही पेन नाही सेन्सेशन आहे तो फरक आहे त्यात
मग म सहा महिन्यात आठ किलो मस लाव आठ किलो मसल लावला तो काय सेन्सेशन ना
आणि सोबत इन्सोमिया मोर्स्वीन आणि हा खदळकडे पोट बोट तू प्रोग्रेस की पनिशमेंट ट्रॅक करतोस
तू इं्स्टाग्रामवर बघ जिम मोटिवेशन चे फ पाचशे मिलियन पोस्ट योगाची केती ऐंशी मिलियन लोकांना रिझल्ट हवेत शांतता नाही
इंस्टा इज नॉट लाईफ तिथे सिक विकतात पीस नाही माझ्याकडे एक आण येताच पचपन वर्षे स्लिपडिस् होती डॉक्टरने सर्जरी सांगितली सहा महिन्यात योगा के सहा महिने योगा केला त्यांनी आता सर्जरी नाही साडी नेसून नातवाला उचलते ते इन्स्टावरर टाकत नाही पण ते रिअल रिझल्ट आहे
ओके फाईन पण मला टेन्शन आहे ऑफिस स्ट्रेस ब्रेकअप स्ट्रेस जिम मध्ये जाऊन वेटस आपटाले की डोक शांत होते तुझं ओ मन मला चालत नाही ना
हो कारण तू कधी ट्राय केलास नाही स्ट्रेस इज इक्वल टू एनर्जी तू ती एनर्जी बाहेर फेकतोस मी ती एनर्जी आत वढवते प्राणायाम केलास दहा मिनिट तर तुझा ती वर्क आउट पण फेल वाटेल चॅलेंज
चॅलेंजॲक्सेप्टेड पण जर मला झोप लागली तर तू उद्या माझ्यावररोबर लेगडीडे करशील स्क्वॅड ट्रॅक ट्रॅक वर
हो आणि जर तुला शांत वाटेल तर तू महिनाभर आठवड्यातून तीन वेळा माझ्या क्लासला येसील डील
पण लेक गयला रडू नकोस मग
नाही डोळे बंद डोळे बंद कर स्वासन फक्त पड पडून राहायचं पाच मिनिट फोन बाजूला विचारांना येऊ दे जाऊ दे स्टार्ट
हे काय यार टाइम वेस्ट मला अस्वस्थ वाटतंय काहीतरी करायचं का
एक्झॅक्टली तुला काहीतरी करायचं हीच समस्या आहेस स्टिलनेस इज नॉट ऑल्सो ऍक्शन तुझी नर्व्हस सिस्टम फाटर फ्लाइट वर अडकलीय म्हणून बॅकपेन नंतर लगेच जेल
मग तू म्हणतेस जिम वाईट असं का
नाही जिम अमेझिंग आहे स्ट्रेंथ बोन डेन्सिटी कॉन्फिडन्स सगळं देते पण फक्त जिम ते म्हणजे प्रोटीन शेक पिऊन भाजी न खाण्यासारखं इमबॅलन्स
आणि योगा म्हणजे भाजी
योगा म्हणजे थाळी फ्लेक्सिबिलिटी बॅलेन्स ब्रीथ स्लीप डायजेशन सगळं एका टाटात तुला बायसेप हवे तुला पीस हवा आपण दोघे हेल्दी वेगवेगळे वर्जन आहोत
मग लोकं असे काय म्हणतात रिअल मेन फ्लिफ योगा आईज फॉर गर्ल्स
तेच लोक म्हणतात बॉई डोन फाय दोनही टॉक्झिट एनजाय एनशयंट वॉर बेसलर सगळे योगा करायचे इंडियन आर्मीमध्ये करतात विराट कोहली करतो फॉर गर्ल्स हा टॅग जिम ब्रोझ मी नाइ लावला ऋषीेने नाइ
आणि जिमवाली बायको बलकी होतात हा टॅग युवा गर्ल्सनी लावला दोनी चुकीचे
बरोबर बलकी वयचा टेस्टोस्टेरन लागते बायकांनी पाच वर्ष रूट जिम केली तरी बलकी हूणार नाहीत स्ट्रॉंग होतील लाईक मी आम दाखवते बघ दिस इज चतुरंगा स्ट्रेट स्ट्रेथ
ओके ते मान्य पण वेट लॉससाठी काय वेस्ट खरं सांग
सायन्स सांग वेट लॉस इज इक्वल टू कॅलरी डेफिशिंट जिम जास्त कॅलरीजढतो पण पर आर पण योगा स्ट्रेस कमी करतो इमोशनल इटिंग कमी करतो स्लीप सुधारतो इंडायरेक्टली डेफिसंट मेंटेन करतो सो दोनही एच आय टी प्लस योगा इज इक्वल टू फॅ फॅटलॉस नो बर्नआउट
म्हणजे तू म्हणतेस की मी जिम सोडू नको
त्यावर तू फक्त रिकवर्ही ऍड कर हफ्त्याला चार दिवस लिफ्ट कर आणि दोन दिवस योगा मोबिलिटी ब्र रेस्ट तुझ्या पायाशी वाढतील इन्ज्युरी कमी होईल
आणि तू तू वेट सुचरशील का का फक्त योगा
मी आधीच उचलते वेट बॉडी वेट इज वेट पण ठीक आहे मी आठवड्यातून दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करेन डेडलिफ्ट शिकवशील
पण फॉर्म नीट बरं इगो लिफ्टी नाही माझी बॅग आधीच गेली होती थोडसं मळून
बघितलंस तुला पण योगाची गरज आहे आणि मला तुझ्या जिमचीन वी आर नॉट वर्सेस वी आर अँड जिम अँड योगा
डबल्स अँड डउनवर्ड्सडॉक कॉलॅब
लॅब आपण सोसायटी साठी हायब्र्रीड क्लास घेऊ तीन मिनिट स्ट्रेथ तीन मिनिट फ्लो नाव स् स्वेट अँ सवासना
मार्केटिंग मस्त आहे इसाला तू हॅडल कर मी प्रोग्रामिंग पोस्ट कॅप्शन करतो हेि लिपस शिप लो टुगेदर एफ कर्रो
हो ठीक आहे पार्टनर्स
एक मिनटं श्वासानंतर मला खरंच शांत वाटलं डोक्यातील ट्रॅफिक बंद झालं हाव
वेलकम टू पॅरा सिंथथॅटिक नर्व्हस सिस्टम टू आयुष्यभर गोगो मध्ये होतास आणि पहिल्यांदाच स्टॉप केलास दॅटस योगा
मग आज लेगडडे स्किप करूा
आज की उद्या फ्रेश लेगनेस वाटकर मी काउंट करेल पण आधी अ योगा मॅटवर बसते कॉफी माझ्याकडे ऑलमंड मिल्क आहे नो प्री वर्क आउट
आनमेंट आणि ॲब्स न न्यू न्यू मी स्टार्स नाव
हम्म बरं आता तू बरोबर सगळं जिंसपॉट्स वगैरे कर आणि प्लस योगा पण मेंटेन कर तुझा परािं नर्व्हस सिस्टम किंवा तुझ्या आयुष्यभर जे स्ट्रेस चालत होता बॅक पेन जे चालत होत ते आय थिंक कमी होईल त्यामुळे
हो आणखी तू पण थोडा योगा सोडून जिमकडे लक्ष दे
हो बिल बिलकुलच दोनही गोष्टी मॅनेज करणं खूप गरजेचं आहे तुी दोन्ही गोष्ट मॅज मॅनेज करायची पूर्ण कोशिश करेल
हो मी पण चल भेटूया नंतर मग
हो धन्यवाद